हॅलो.
हा झालं ग.
बरं झालं उचलल्या गेला तर पहिले कॉल ला शून्यच पडलं ते मार्क.
आणि पहिलं का हे करून लावला का काय?
हा मी पहिल्यांद, मग लावलं नव्हतं का तु उचलते म्हण, उचललं ना शून्य पडलं ग.
त्यातला बॅलन्स संपला, मला काय माहिती.
होव ना ते बॅलेन्स नव्हत पण मग ते उचरला गेले शून्य पडले त्याला मार्क पहिल्यांदा बर झालं.
हम्म.
ह. नुसतं तोंड बापरे ते क्वाल झाल नुसतं तोंड चालू आहे बाई तुमच्या घराचात नुसते शादीन चालू आहे.
ऐकून घे मग आता काय करते काही शाखा ऐकायची क्षमता.
बावळट काय करू मरी म मला बणटी करू अ
त्येच बॅलन्स संपलं
हा.
मारा लावू नका विचार म्हनल कुणाला
तुमचं पाहिजे का?
हा.
तुमचं वि
हो ना.
हम् बरं आहे मग, ते फाय जी अस मग डाटा संपत नाही ना.
ह फाय जी च मारत नाही मी. पण आता मारीली.
ह तुम्ही बिघा राय काय साहेब बाळूकाकाची बाय म्ह म्हलं तुझाला काय नाही म्हणे साय. काढली तर दोन दिवसापासून भाव कमी उराला. ते म्हणत होते
मला आता किती दिवस झालं, देवाला तर तूप नाही मी साईनी काढाला.
ह त्यानी आम्हाला बी खायलाच नव्हतं म्हणे, म्हणून खरडवल.
अजून नाही सध्या अजून थंड व्हाय असत ना ते ना नवीन डेअरीवाला आहे ना, आता त्याला त्यात चांगलंच लागत ना.
हा काय गाव भर कुठं जायचं मंग?
ऐकायचं
हो का.
पावसाळ्यात जरा वाळेल चारा असत ना मग फॅट जादा येत दुधाला.
बायला आहेत काय का दीपिक ना. मकाच्या टोयलेचा जवररीचा आहे
जवरी झारी मस्त झारी का मी ते बूसतो.. रलं होता एकदा लेफाट याच आहे आमच्या काही तुझारा.
राखग दरवार्ज काता कुठी आणि केली ना.
वालेलं का
हा वाईलची करज आहे ना एक दोन लिप गरज आहे आणि.
आम्ही एकदा भूस भरून गेलं होत सुरीच ते.
ते राती बस राहता ना.
हा मुख्याम फचाट्या
घर अखेम पाण्याच राख. काचाल्ल मा अडीचा पणी.
साप आणि द्ंद झाली भांडे पडेले आता भांडे घासायला बाहेरले चोरलाय ना. हो.
ह
त्यागुलीस दार एक नाही कानूकन..
ोकल्याचे का कानई करणार आहे मला आता नंतर.
हम्
आणि एक स्वॉपन लि तिं उचललं नाही त्याला अंडच शिर शून्यस पडलं त्याला मी मार्के. स्वप्नाली काही बाहेर राली होती तिन उचलला नाही.
ब त्यांचे आज कशी पाच सहा सात आठ दहा झाले वाटत त त्यांच्या ते
अ नाही हो ते माहित ते मागच टास्क गेलं दुसर टास्क येल मला. त्यातला येकॉल मागजले दिवसच येईलोत मला दोन महिन्यापूर्वी म ते केलंच नाही
काणीले की सोण टकाचे असतील ख बीले ना येल होता म व वाचन म्हणजे आवाज येतो सांग
देव आली का शाळेतून.
हा आली ना आत्ता चाली आता चहा घेतली आता झाड जोडून राहिली
हो का.
अ.
मावशी न ते.
हालापूरला जाईलच मगतीला तुम्ही मारल्यानंत गणेश भूज मावजन मारली.
सोनजी काशीनाथ जाधव दवन कोणाच कोणाच नाव ताच्याून.
ह म्हणाली
हॅलो.
हा.
का. नंतरच तू चाला जाईनी फोन याच्यात चालले जात नाही दहा मिनिटं उस्तर.
अगं यो काटऊून जाईन मग तेव चालला.
हो ना आत्ताची पाच मिनिटं झाले आणखी पाच मिनिटं
वेळ लागतलाहिला मी चक जवळ बसल ते म याच्या चार म्हण वाटेवर दोन चार कॉल गेल तरलत
चोकली माल लावला होता पण मग ते उचचालेला जाई नाही म्हणजे उचलाला काही नाही ते व्यस्त सांग च
तर मी ते बा बला ब बसल तुला
फिर तसं नि झालं अरे खाकन मला पास लावून घेतली खबरच्याई
या का मागा एक या का मागा पास लावली तेन हा रेखा हक्कान पाच किली मला पाच आली रेखाक्काची हा
बरीच वाडला गेली मग पटकन
हा ते ना पास लावले
त्याला सगळेथ फरमजलंय ना
ते काही असन कोणी मध्ये व्यस्त नाही आलं काही याना त्याला लावलं का त्याच बंद होत याच बंद होत
ह
नक् सटलावत चालतो
नाही ना त फेशिल कोन ना म माणसाईज कोणार कोणाच
हा तेवढं होत
हा चालतणा आता काही चोकरी चाल च्या म आभैताला गणेश भोत्र आला त सांगते मागस एवगे काकाचा फोन आला बाय फोनवर स्वछोकली कर ब काच्यावर
हा
ते प आता त्या मध्ये व्या ला पण असत रे
च फोन चालूच रा
कंपनी म्हच्याज
ते म्हण इनकमिंग बंद होईल आउट गोईंग बंद होईल का बावळ तुम्ही ते म स तु माकी करण लागर न का एमड खेळतात तुमचं गर म्हण नुसते वावळी हो वया याडवा चालू त्या कावाी फोन करूनली या मी मी झोपल होती गवाजी दोन्ही घटे झाले असं माझं पलताजी फोन करून बे कााका मी उचालच नाही ना आता उचालला मग
का फोनवर येत गोईंच्या
नाही मग फोनत त्याच र जाल त्यात नाही ते कार यायच्या याच्यातच ठल
जाल तेन पैसे येत
ह कारणला ते मागछ राहिले आजून आहे ना ना याची काय सांगा मागच्याच नाही येणार काता मला
मधून आलेवरता नगदी मग ते अससुराल ना तर आता असस्ता काढून दाखव त्याना
हा ते का आतापर्यंत एक विषरू बहिणी तेनच घेतली मगिकड घेतली फोन पे करून गेल नाही ना त्यासं
त कोण दती म
फोन पे आहे ना मी द्यायचं काय विशेष नाही
आराम जा्यायच ना
हम् त जण लागल
हम्म
त्या त्याच्यातथरी फोन पे करून घ्या त्या
असल्या उ द्यायचीच नाही
देश याच्या रचेत फोन व नाही फोन व बायते
द्यायच लाडकी ब द्यायची मी बी द्यायची
लाडकी प बीन फोन ब करून गेल ताई तीन तीन पगारी गेले ती फोनपे करायला
हा
हा पुन्हा मग ते काही केलं णीची मम्मी ना तीन तीन नाही चार भेटले आणि मला आणि मग पुन्हा केव्हासी केली मग आता सुरू झाली आता भेटायला लागे मला
को जा मग इथ पाहिलंच नाही काताला
आ
मग लवकर पाहिलंच म मग किनपा करतासलं
हे पोस्टात होते नाही पोस्टात होते नाही नाही यायचं केलं ना मोबाईल नंबर दिला चाल लिंक त्याला मग ते गेला बद होऊन
हम् ह वर लागूनच झालं मी हा नागर कोणती चिरलं तेल मग फ्रीज मध्ये येते काढून
काय करल आहे
आई डांगर चिरवल्या म्हणे नाही म्हण त म्हण त चिराचा मा आईला काढून
हम्म
डांगर डागर भाजीला
हा बस भेटले नाही पण डागराच्या नावाला का
न पड मी बदारस डांंगर उगत
होला
ब बडत डांंगर लागतो
हम्म
डांगराच चकरीचच
बरलीत नाही बाया खाली फुटाने वर डब्यात ए फुटाणे पाय नाही एखांद्या बर नाहीतर असतीन थोडेफार
माझा फोन आला मागं पावसा पाण्याच तर मग ते पायात पावसा पाण्याचं मागं तुम्हाला
मग एकदा घर लावलं तर संध्याकाळ कुठं असते. इतकं बेक्कार झालं चिडचिड नुसती चिडचिड झाली माझी पावसानं आणि
मागं मागून तशी पुढून तशी
वाटीत घे भया फुटाने बरणीत नाही खायचे पार्ले दे ना फोडून का तो खिडकी
अभ्यास केला का रे
खेलते किती केलेस केलते फुटाणे
फुटाणे तीन किलोचे केल ते
ही ही भैय्याला लावीण आला कुणीकडून आला न फुटाणे मागून राहिला
जोत स्टँडमध्ये पाय बसला
काय म्हणला
लागून
दहा मिनटं झाले. पाच ना
नाही कॉल किती राहिले.
मला फक्त पाचच कॉल हायत दुसरी टास्क येईना मला ते पहिली टास्क आधुरी ती नि व्हाय ना पुढ
माझे पाचचे तुला. टीशी बनी आहे म्हणे
विषय का दस दुसऱ्या टास्कला
हा ठीके दुसर्याला तिशे का ते नाही ते म्हंटला त बदलु
हा
ते म्हणत मला तिशेईल तुला काय सांगा
काय ममी झाले दहा अकरा दहा मिनिटं झाले येतंय
हम् हम् हम् देची म बाकी सोमवारपर्यंतच्चे